हा येतोय का आवाज?
येतोय येतोय.
हम्म हम्म काय करायलायसा?
हॅलो.
बसलोय काय नाही. हॅलो.
जेवण वगैरे झालं?
हो झालं तुमचं?
हो हो. हम्म मग बाकी आणि काय नवीन? अम्? हा हा हा, तेच म्हटलं आता काही अ, म्हणजे आता कालचं असं म्हणजे ऐकायला मिळालं. कि बिबट्या आलाय आपल्या विचारूया म्हणलं.
हो ऐकलय.
हा हा हा. बिबट्या कशामुळे येतोय ते तुम्हाला कळलंच असेल की?
हो.
हा हा. तर कोणाला म्हणजे, जी आपली म्हणजे जी लोक आहे त्यांनी काय केलंय, की जंगल तोड भरपूर प्रमाणात केलेली आहे ना.
बघताय तुम्ही जंगल तोड हो हो, जंगल तोड झालेली आहे आणि म्हणजे त्यांची जागेत आप आपण राहायला गेलोय ना, म्हणजे शहर पूर्ण आपलं जंगलामध्ये गेलय.
हो.
हा मग ते, काय होतंय की त्यामुळं मग ते प्राणी इकडे येणं तेच, म्हणजे शक्यच आहे ना आता. ते नी जर त्यांची जर आप जाणार होतं ना ते नी जाणार कुठं त्यामुळे ती इकडचं आललेली आहेत आणि मग त्या येऊन त्यांचं कशी असते, त्यांची झेप भरपूर मोठी असते आणि ती प्राणी कसा आहे, तो झाडांवरती वगैरे चढतोय, तुम्ही बघत असाल? म्हणजे आता तरी आपण रील ची दुनियाय त्या त वगैरे असले किंवा आपली इंटरनेट दुनिया, त्यात आपण बघू श
हा.
त्याची झेपती आहे, तो किती वेगाने चालू शकतो, शकतोय.
होय.
कार करतोय, ह्यापासून तेज्या डिजिटल यामध्ये आपल्याला कळते, तर म अस तच एक किस्सा झालेला, की मग मी बसलेली
हा.
तोपर्यंत, म्हणजे माझ्या घरून कॉल आला गावी ना तिकडून कॉल आला कि, अ म्हणजे असं-असं इकडं बिबट्या आलेला हम् मग तेच म्हंटलं, की मज आलेला म ती त्यांनी कसं ओळखलं की म्हणजे तिथं कसं रानात, जास्त झाडे झुडपे असतात कणे. आणि विहिरी गारवा भरपूर असतो नई तिथं, आणि रानभाग असल्यामुळे कसं सगळं खुल्लं-खुल्लं आहे आणि झाड असल्यामुळ त्यांना ते, एक म्हणजे तिथं बसायचच एक जागा भेटल्या ना इथून बघालायसा ते
हा
हम्म, जागा मिळाल्यामुळ कसाय ते ते, म तिथं तेन्ही राहायचा म्हणजे प्रयत्न कराल्यात. आणि मग ते ते जंगलपेक्षा ते इथंच रमायचा प्रयत्न करालात. आणि ते झाडांवरती वगैरे मोठ्या प्रमाणात चढणं असू दे
होय.
म्हणजे अस शिकार वगरे तर आता परवाच म बातमी बघितली बघा की अ म्हणजे.
ह
कि बिबट्यानं एका माणसाची शिकारी केल्या तो म्हणजे कसा किस्सा होता की तो, तो रानात माणूस गेलेला मग तो काय दररोजच्या जीवनातलं आपलं आपलं जे काय आहे पाणी पाजणं पाणी म्हणजे दाखवणं तो ते त्याच्या त्याच्या धुंदळीत होता. मग ते असल्यामुळे. तो काय केला, त्याच्या त्याच्या धुंदीत असल्यामुळे त्याचं लक्षण नव्हतं ना तिकड.
हा.
म्हण लक्ष नसल्यामुळे त्यांना ते चिक दि म्हणजे त्याला असं येऊन जे घेतली. ते त्याच त्यालाच कळ नाही मग ते त्या ठिकाणीच मृत्युमुखी पडला. त्यान त्याच म्हणजे अर्ध शरीरच त्याचं त्यानं खाल्लं होतं. आणि तो तिथून म्हणजे हे, आल्यामुळे तो पळून गेला. असं म्हणजे. म्हणजे मी ऐकल होत मग असंच किस आता आमच्या गावी झाला की म्हणजे तो आला बिबट्या तिकड. आणि त्यानंतर तिथं म्हणजे त्याच ठसे वगैरे, छान कसा आहे तो. प्राण्या एका ठिकाणी राहत नाही त्या प्राण्याच म्हणजे अ. एक ठिकाण त्याला म्हणजे असं नाही कि तो ज्या तिकडे राहण. असली मोकळी जागा दिसल त्या ठिकाणी तो म्हणजे आपलं हे करतोय आणि रात्री तर तो. अ निवांत म्हणजे सगकडे फिरत वगैरे तो असतोय. असं आहे आणि त्या त्याच कसय माहिती काय तोरी झेप एवढी मोठी घेते पण त जे माणूस आहे. तो म्हणजे त्याच्यात तवडीत तो सापडतोयच त्यामुळे त्याला. पण नकळत किंवा असं जरी बघायचा प्रयत्न केला, तरी त्याला त्याची चाहूल आधीच लागलेली असत्या.
होय.
आणि मा असचं आमच्या रानात त्याचं प ठस उठलेली, मग ते ठस मी म्हणजे तिथल्या गावकऱ्यांना म्हणा किंवा तिथल्या जे राहणं आहेत त्यांना मी ती दाखवली, बघा इथं म्हणजे असं ठस उठलेले आहेत म्हणून. मग ती ठस त्यांनी बघितली, मग आम्ही काय विष केलं. कि सगळ्यांना दाखवल्यानंतर वन अधिकारी म्हणून असतो आपला.
हम्म.
त्याला आम्ही कॉन्टॅक्ट केला, मग त्यानंतर कॉन्टॅक्ट केल्यानंतर तो वन अधिकारी सुद्धा बोलला की अ म्हणजे तो घा म्हणजे त्याला सापडणं म्हणजे एवढं शक्य नाही. की तो एका ठिकाणी राहत नाही.
त्याला म्हणजे शोधत हे करायला पाहिजे, त्याचं चाहूल म्हणजे त्याला आधीच लाग ते ना त्याची, जरा पाऊल जरी आपण उचला तरी तो, तो लगेच नजर वर करून बघतोय म्हंटला तो. मग त्यानंतर आम्ही ती त्याचं ठस जे आहे ती आम्ही चेकिंगला पाठवलीत ना. मग चेकिंगला पाठवल्यानंतर काय त्यांनी म स हा बोललीत. हे म्हणजे इथं बिबट्या आहेत आणि बिबट्यासोबत त्याची पिल्लीसुद्धा आलेली होती ना. कारण त्याचं ठस वरून त्यांनी ते हे लावलेलाआणि चिखलात ती ठस एकदम उठून दिसतात.
तर असा विषय झालेला बघा. मग आता त्यानंतर जरी आपण हे बघायला गेलो अ आता तर प्राण्यांच बघायला गेलो, तर ते ना मला तर असं वाटते की ते आपल्यामुळेच म्हणजे आपण त्यांना भाग पाडले इथपर्यंत यायला होय नाही?
तर तुम्हाला काय वाटतं ह्या बद्दल? तुम्हाला काय वाट ते याबद्दल? कि त्यांनी म्हणजे क का कुठल्या कारणामुळे हित आले असतील? पर्यावरण म्हणजे पर्यावरणची हानी सुद्धा आपण केलेली आहे, तुम्ही बघतायच.
होय भारताची लोकसंख्या ही वाढत चाललीया.
हा.
आणि लोकसंख्या वाढत चालल्या त्यामुळं शहर
स हा.
शहराची संख्या किंवा घर घर घराची तेन संख्या
हॉटेल्स, बिजनेस
हा जे जंगलाच्या जागेला जंगल तोड करून इमार ती बांधण्यात येत आहेत.
हो हा बरोबर बोलला तुम्ही तेच म्हंटल हम्.
त्यांच्या जागा ज्या आहेत त्या आपण आपण राहायला चालोय त्यांच्या जागेला.
होय होय ख खरच की बघा त्यामुळे
आणि, हा आणि साहजिक आहे ते
होय होय होय म ते कसा विषय तुम्हाला सांगू तर आपण पर्यावरण हानी भरपूर प्रमाणात केलेली ये
पर्यावरणाची हानी असू दे इतर झाडे वगैरे आपण तोडली आहेत परत अ त्यानंतर काय आपण केले
वाहनांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे झाडे पण कमी होत चाललेली आणि ऑक्सिजन कमी पडत आहे
होय होय होय
पक्ष्यांची प्राण्यांची संख्या पण कमी होत चाललेली आहे
हम्
आणि प्रदूषण आणि गाड्यांची संख्या जास्त वाढत चाल्या
तर असच कि म ते त्यामुळ
प्राण्यांना नेमक कुठ जायच काय करायच ते समजत नाहीये
हा तर आसच आता आपल्या ह्याच्यात कस चालूय कि म आता तरी बाहेर जरी फिरायला जरी गेलो पण रे ला म्हणजे आजूबाजूला झाडांच प्रमाण खूप कमी दिसते की अशी म्हणजे अशी पण किंचितच ठिकाणी राहिलेत की ज्या ठिकाणी आपल्याला गारवा अस थंडावा तेन अस भेटू शकतोय बघा
होय
हम् अशी म्हणजे अस थोडीच ठिकाण ते ते उरलेले आहेत
होय.
म ते आपण आता कसं करतोय की अ प्राण्या म्हणजे प्राणी दिसला तर आपण लगेच भ्यायला सुरुवात करतोय. तस त्यांच पण ते म्हणजे मनुष्याला बघितलं की थोडंफार घाब घाबरतात. पण शिकार करण्याचा प्रयत्न करतात तेनी. मग तसच आता चालूय आणि अ मुळात आपण त्यांच्या ह्याच्यात गेल्यामुंळ त्यांनी येणं शक्यच आहे, ना.
होय.
म तर मला वाटते कि म लोकांनी त्यांच जंगलतोड करू नये. ते आहेत त्या ठिकाणी सेफ आहेत.
आपण त्यांच्यात म्हणजे जास्त जंगलतोड पण नाही अ आणि जास्त इमारती ज्यात फिकत त्या बांधण्याचा प्रयत्न करतायत बिझनेस मला हॉटेल पाहिजेय. म्हणजे तेचं त्यांच्या ठिकाणी जाऊन आपण हॉटेल्स बांधन हेच- चुकीच वाटतंय मला म्हणजे कुणाच तरी घर हिसकावून घेतल्यागतच.
देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रात. चोवीस पॉइंट बेचाळीस टक्के इतके आहे.
हो हो हो खरंच की तुम्ही खरंच चांगलं म्हंटला हम्म.
सुमारे एकवीस पॉइंट एकाहत्तर टक्के आहे.
हा आ
आणि झाडांचे प्रमाण दोन पॉईंट नव्याण्णव टक्के. म्हणजे कमीच झालेय ना ते.
होय होय होय. ब म हे तेच की हे कशामुंळ झालंय तर हे सरकारनं पण त्याच्यात थोडे हे केले ना त्यामुळे बदल हॉटेल्स वगैरे व्यवसाय असुदेत नवीन नवीन नवीन रवीन काय भर भरपूर काय करून ठेवलंय ते जे प्राण्यांना आणि माणसांला पण तेच काही म्हणजे परिणाम बघायला मिळाल्या तर खरच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हां.
ओके बाय करेन मी कॉल नंतर तुम्हाला.
हा नक्कीच.
हम्म.